हॅलो.
हा ते घाणवत ठेवतात असं काय?
हा हा मग तस त्यांनी दिलेय पप्पासनी.
हां.
मग तस करत करत कनी अम पप्पाने म्हणजे त्यांनी अजून द्यानत पाहिजे. त्यांची बायको काहीतरी आजारी होती वाटत. म्हणताना त्यांनी शेत करायला दिले आमच्याकडं.
हा.
मग तेचं करतात ग. त्याच पैसे पप्पांच्याकडे असतात ना?
हा हा.
ते पण बघवत नाही आमच्या अन्नासनी
हम्म.
अ ह आता खर्चाला काय कमी खर्च असतो काय सांग बई ना?
होय बाई घरात का
आमचा आम आमदी होती त्यावेेळेला पण ह आमचा पाच जणांचा दवाखाना. औषध. किंवा इकडं तिकड कधी हच शाळेच ते सगळं काय हिच्यावर बघत हो तर सोडशी अन् बघत होते. ते पण कस मम्मीच्या तिकडं क कांद्यावर चालत होता म्हणजे सगळा शाळेचा खर्च. ते पण ते पण तरु मम्मीच्या तिकडन आणत होतं.
हा.
आणि तिकंडन तरु आणून कनी हित लावत होता अघं.
हा हा हा.
आणि ते पण अण्णा अण्णा विकायला बसत होत. काढायला तेवडे येणार ते बांधाय लागत होतं ग. म् काही चिरून टाकत नव्हत चिरल्यावर कसं लई घा म्हणजे खराब होतात, हा म हा. हा मग त्याच्या ते पात्या असते त्या माहितय?
हा हा
ते वाळल्यावर काढाय चालू करतात कांदं, मग त्या पात्या सगळ्या गोळा करून त्या दोन्ही असं दोन गट्ट करून त्याला असं बांधून असं लटकवत ठेवत होतं. ते कराय, हा खाली आपल्याआपून पडतंय, हा. मग पण करायला जागा नाहीय की सगळं घरातच कि ग, करायला बसायचं आम्हाला सगळ्यास्नी दीदीला मला सगळ्यास्नि बसवत होतो पण स्वतः येत नव्हतं इथं करायला. विकायला हा, आणि मग असं उभारून सांगणार. हे करा, ते करा, मग राग येते की नाय सांग बाई माणसाला.
हो
तरी पण हा केलं, अ सकाळी शे ताला जाऊन आलं. संध्याकाळी बसलं, किंवा शेतात काय काम नसलं तर सकाळपासून नाशा करून बस ल की नाय, तर जरा दुपारी- दुपारी जेवल्यानंतर थोडा वेळ बसत होता. म्हणजे मम्मी पप्पा ते, आम्हाला काही जास्त लागायचंच नाही सोड कारण की आमच्या शाळा ते नसायच्या.
होय.
आणि जरा बसलं की नाही, मग चारला परत बसत तर ह्यांच तीन वाज ल्यास्नच चालू, हा ते बसा जावा की करायला, कधी संपायचं ते? असं बसू देत नव्हतं. हा, त्याच्यावर सगळं चालत हो आणि मधी मध काय झालं, की म्हणजे बायका बघितलीस नव कशा करत्यात, अण्णा बी काय बसतात हम कम लई हा बाजारात किंवा घराकड पण येत होती ना मग सगळी? कांदा होते त्यावेळेला, म्हणजे मागच्या ह्या वर्षीच लावाय नाही आम्ही
हम्म
का ते हे आण्णा, काम कमी करा म्हंटल्याव लगेच कमी करणार, जास्त घाला म्हटल्यावर जास्त घाल परवडणार कसं सांग बई ना ते?
होय.
परवडाय नको, कांदं पण केवढी महाग झालेली.
हो
त्यावेळेला, महाग होयच्या आधी की नाय जरा एक दहा रुपये कमी होती, आणि पप्पांच्या मित्रांनी सांगितलेले की कांदं लगेच संपवू नकोसा महाग होणार आहे, पावसाळ्यात महाग होत्यात की.
होय, महाग होत्यात पावसाळ्यात.
त्याच्या आधीच की नाय सगळं संपवून ठेवल्यात बाई.
हम्म, काय बघ पैसे यायचे टायमिंगला
बघ की असं करतत्यात, मग पप्पांनी की नाय म्हटलं मग, संपलं मग घरापुरतं तेवढे ठेव‌ त्यात लावाय, लावायचा टाइम येउपर्यंत
हम्
मग अ, ह्या वेळेला म्हटलं तरू आणाय जाऊ जाणार पप्पा म्हटले ह्या वर्षी मी लावतच नाही.
हम्
त तुम्ही हे असं करतासा कनी दुसऱ्याशी दतासा किंवा पलीकडचं बायका केवढ्या कंज्यूस असतात माता अलीकडच्या पलीकडचा ह ताक दिल हनी पण मी क आमच्यात मम्मीला किंवा मला असं दुसऱ्यांच्यातनं काही पण आणलेलं आवडत नाही ग, काय शीळं बीळं देतात आणि ही उगच खायत बसत ना, म्हातारा म्हातारी. कशाला कशाला पाहिजे ते, विकत आणून खावा की. तुम्हाला कोण नको म्हटले पैसे काय घेऊन जाणार आहेसावरती
वय
असलं डोकं फिरते का नाही मग त्यानी देत का मग त्यांनी दिले म्हणता मग त्यांना पांढर द्या जायचं हेग वागण म्हणायचं मग मग मग राग येते का नाही सांग तिथं राब राबणार माझा बाबा काढा जाणार तिथं सगळीजण आई मम्मी पप्पा ति सगळीजण आणि हिनी हि फुकट विकत बसणारे तर देत बस
होय काय
मग मग ह्या वेळे लावायच नाही
त अस खयची चुला पोटात चावत असेलता बघा सचते ते येत करा मोबाईलबाईल बघितलीस तुमच्यात काय आमच्यात बी तेच आहे बी बाई
हम
सगे गलं
एवढं एवढं मात्रा मात्र एवढं ताप करतात मग होयसे सांगतो तुला मला एक एकदम असं या घरात राहू वाटत नाही अक्षरशः खरंच की आमच्या आईला तरी नुसता कारण लागतेय व भांडायला
हम् ह आमच्याच भीतीचव आहे आता आता बघा सकाळपासून मी ज घ्यायला पण नव्हतो फोन दुपारी तेवढा दिदी सोबत दोन बोललेलो ब
हम्म आजी आजी घरातच आहे का दिवस
व घरातचच आहे
हम्म
आणि आता काम केलेलं मगापासून बघितल्या ग नाही सांग बघ पप्पाला आणि मगाशन शिवायच द्यायल त तिला काम लाव लावू नकोस म्हणून
हा हा
कशी झाली ती बघ म्हणून आणि आत्ता बक्की जरा फोन घेतले तर
लागेच
पैसे दाखव पैसे द दाखवतेस काही नाही
होय दाखव म्हणजे झालं
टनी वथ
आधीच शिवादित्या अस कोण फोनवर बोलून पैसे मिळवलं असत तर सगळेजण कामधंदा सोडून तेच केले असते म्हण
ते का कायम नसते त्यांच पण प्रोजेक्ट असत
आता
कोण सम सांगणारोय मी पण सांगणारय नाही आमच्या अण्नास पण चांगाय नाही आणि आईला पण चांगाय नाही असं असं पैसे मिळतात मी हे काम करावले आणि ते काम करावले जर मी हे सांगितलो की नाही यां्नाच नाही हं तुझ्याकडे असतील की घ्या जा किंमत
घे जाात किंवय आमचच बी आता ख प कळले सोट सगळ्याचनी तिला बी माहित आहे.
हम्.
म्हणजे शिरयातन कायतरी बोलतोयच की.
हम्म.
ग बस्ते.
हम्म आमच्यात पण कसं माहित आहे. सोडं खरं एवढं आलं. तेवढं आलं काय मी सांगत बसत नाही अण्णा च नाही. अण्णास मी काम करावले हे पण सांगायन मी काय त्याच लागू द्या म.
सांगू पण नकोस घे.
हम्म.
खपच कशा आला
हम्म.
बाकी काय,
सगळं अवघड झालंय आमच तरी काय नवत मला तर मला पण असं वाटते की एकदम अं आमच्या पण कधी घर व्यायचं काय व्यायचं काय होत. ते बाई काय समजून झाले. आता त काय मरूपर्यंत वाट बघायच काय सांगता या.
का बकी.
पप्पांच्या याच असेल आमच्या.
हम हा.
कबाड खाना झालाय तिच्या घराचा वैशी अस खड्डा पडत नाही काय असं. तस झालं तरी पण तितंच लाईट नाही. घरात अ ह.
बई कसं वैर आत.
आणि केवढं शिकलेलंय माहितय तो
हां.
हा.
बहुतेक ते ह जत देवाचं झाण निवडतं.
कुठलं देवाचं ध्यान.
हम्.
त्या ओमशांत तरी जातोय काही नाही काय महित.
म्हणाल तिस नव तूच.
अगं त्यांनी करत होतं त्यांची आई करत होती ते.
हा हा.
मग ते आता वारून झाले असतील दोन तीन वर्ष.
हम्म हम्म.
हे शानेने आमच्या अण्णांनी कध ते आधीच करून घ्यायच नाहीत.
हम्म तेने असताना ते करायला पाहिजे होतं.
हम तेस क मग पप्पा काय म्हणाल तर की तो जरी नाही. नाही म्हटलं तरी आपण बांधूया आणि म्हणजे आम जर बांडा चालू केला तर. असत्यातच ही कळ कुचकी माणसं.
कुचकी होय.
त्याला सांगून तिथं जाऊन राहा म्हणायला.
होय असत की गाणी वाट तुमच बांधून ते होपर्यंत शांत. आ बसला आणि नंतर काहीतरी.
फक्त एकच खोली हायसोड मधलीच आहे, ती पण. जिथं मेन टीवी, कपाट तेन माहित आहे.
ह.
तीच खोली आहे
मग त्याला विचारूनच हे करायचं ग कारण आपण एवढं पैसे घालून हे करणार आणि पहिला काय बोलणार
मग हे हे असं तेच की माती हो नाहीच म्हणाल तर सोडा मग हे असं जर म्हणजे आता दिदीचं लग्न जर करा दिदी जर म्हणाल त ना म अ घर झाल्याशिवाय लग्न करा आधी म्हणत होती गसं अ पप्पानी जरा मनाव घेतलेलं मध्ये पप्पा काय म्हणाल तर आला तरी येणार हह दे तिकडं खरं आपलं तरी बांधूया असं म्हणाल तर ग खर ते कसं वाटतय सांग बाई
नाही नाही कारण का सांग लिगली जर त्याच्या नावावर असलं. तर कोण पण त्याला दुसर आपलं चांगलं झालेलं क. जे क का असतातच की हा कोण पण त्याला उठवून बसवलं तर.
तसके.
की नको नाही असं हे करत जाते मग.
तो पण किती ह असल सांग बई ना करून घे दिल काही नाही बबाई ना आमच आत्तापर्यंत झालं असतं त च अर्ध अर्ध करत सगळं झालं असतं आमचा तरी सगळ्यांच्या असं डोक्यात एक एक प्लॅन हच असं करायचं तसं करायचं तर विना जात काय
होत ग आहे
मामानी स्ट्रक्चरच सगळं माप खर्च त्यां सगळं बघितलेलं म्हणजे वरती तुमच्यासारखं काय असत नाहीय चौकण आमचं लांब आहे कसं लांबडच्या लांबडंच आहे म्हणजे ह्या गल्लीस ना त्या गल्लीपर्यंत असली आहे असं घर आहे
हा हा
मग वर्ती हा वरती मोठा हिकंड ते तिकंड स्लॅ स्लॅप वगैरे घालायला लागणी आणि खोल्या जरी उठवा झाल्या तर जरा जास्त खरेत आणि भर टाकणार आ आमच क घर खाली झा हे र रस्ता वर आलाय बाहेरचा मेन रोडचा रस्ता तवर है
हा खाली झाली हा
हा मग भरच काय नाही सोड भिंती एवढ्या मोठ्या आहेत गणी भर होऊन जाते आमची हा हा मगर आणि मग ती भिंती पाडल्यानंतर बारीक छोट बारीक भिंती कराय आधीच्या भिंती
हा मोठ्या मोठ्या येत होय त्याने जागालाही हे होत्या
हम्म भारीचं काय नाही खरं ते त्या मा एका माणसासाठी तटले आमचं ज
ट्रन
तरी पण मामाांनी किती सांगलेले माहिती सगळं बांधकाम स्लॅब परत तर गिलावा आणि रंगकामा सकट एक दहा दहा बारा लाख रुपये पाहिजे तुम्ही सांगलेले
दोन मजली का एकच
खालच हायच आता ऑलरेडी
हम्म
वरचं वरचं म्हणजे मध्ये स्लॅब येणार आणि मगं. वरती रूम होणार आणि त्याच्यावर खापर्या असणार आहेत. आमच्या.
हम्म, हम्म, हम्म,